हा काय कसू य ना आजून आंगोळ बाके माझी आंगोळ थोड्याच वेळात
हा आता आपण चिंचन पाहू
श शंच्या आता
अ
हा पशो मी केस एक मिनट माझ्या ोक्यात ना खूप गुंता
हा खातो
माझी अघोळ मी काढयते का हॅलो
हॅल बापू
हा मी द केली नव्हती हॅलो
हा
म
का बोलल पाऊस पडत होता
छ होती पाऊस पडत होता ना
तु
खु क तती ल
हा तो बाहेर आहे का हम
ते माझे खूप केस गळते
हा